हा बोल.
येतोय आवाज.
हा हा बोल.
झालं का सगळं आवरलं काम.
नाही अजून बाकी आहे. काम आपले होतात का घरातले पण. झाली आठ तारखेला सुरु झाली. हा प्रोजेक्ट चालू आहे, अ हे काय बनवायचंय चिमणीच घरटं. ते बनवायचं आहे, ते आत्ताच हा ते आता त. प्यापसीची बॉटल घेतली. ती कट केली एक फेल गेली आता दुसरी घेतली तिला काय म्हंटलं कि, ती सुरी गरम कर गॅस वर आणि त्याने बॉटल कट कर ते आता ते बॉटल कट केली त्याच्यानंतर त्याला कलरिंग चालू आहे.
म्हणजे बॉटलच बनवणार आहे का चिमणीचं घरटं.
हा, ते. कट करून घ्यायची बॉटल आणि बाकी सगळं काय माहिती तिथे स्कूल मध्ये म्हणे कि तिथे जाऊन ते प्रोजेक्ट बनवायचा आहे फक्त बॉटल कट करून न्यायची आहे. गवत नाही टाकणार बहुतेक ते पे काय आहे तेच. टीचर सांगितलं ते टाकायचे त्या बॉटलमध्ये. कसं बनवतात बघू उद्या. त्याची तयारी झाली.
काय माहिती बाई मुलांना सगळ त्यांना ग मिळत बरोबर एकमेकांच बघून आणि हे मोबाईल वरून काय ना काय तरी नवीन नवीन आपल्या वेळेस माहती आहे ना आपल्या वेळेस आपण काय बनवायचो मातीचे भांड मातीची फळं.
अंड्याचा कवच.
हा हा हा वांग.
वांग त्या पद्धतीच आता ते क्राफ्ट वेगळे आहेत पूर्वी वेगळे होते आता वेग
हा आता जुनच असलं काहीच नाही मुलांना. संगत मा तिची भांडी वगैरे कुठे असतात काय आता.
आणि राहिल्या फक्त आणि आता मला एवढी शार्प आहेत की मोबाईल वर युट्यूब वर चॅट जीपीटी वर सगळ बघून स्वतःच स्वतःच करतात काहीच लक्ष द्याव नाही. हो
तेच. तेच त्याच्यासाठी त्यांना लागतो मोबाईल पण काय. काय
हो ना.
जुन आपल्या वेळेस पण मजा यायचीी त्या्या वेळेस.
हो. परत ते अं दिवाळीमध्ये किल्ले बनवा.
हा आता कोण ग बनवतय तरी हा हल्ली आता स्पर्धा वगैरे असते. त्याच्यासाठी बनवतात म्हणजे असे बिल्डिंग व. वगैरे मुलं सगळे मिळून.
पण खूप कमी आ
हा कमी आहे आता जास्त नाही.
हा तेव्हडा खूप असायचा. दिवाळी आली की कंपल्सरी सगळ्यांनी - च्या घराच्या बाजूला ते मातीचा किल्ला त्याच्यावर सैनिक - शिवाजी महाराज सगळं सगळं काही - रियल वाटायच लाईटिंग -
ह आणि त्यावेेळेस पण नाही म्हणजे सकाळी सकाळी लवकर उठायचो कसल भारी वाटायचं तेव्हा. पहाटे लवकर उठून आंघोळ हा म. मस्त वाटायच आणि सगळे तेव्हा एकत्र मस्त वाटायचं त्यावेळेस आप - मस्तच होत ह्या आता. काय अग ब्लॉक सिस्टीम मध्ये आतमध्येध सगळं घरातल्या घरात स्वतःच स्वतः
सूर्य कधी उगवतो कळत पण नाही घरामध्ये आत - कधी मावळतोय कंटिन्यू टीव्ही मोबाईल. डोळ्यांसमोर काहीच सण पण पाट - पहिल्यासारखे ग
तेच आणि आत हो हो आणि मुलांच पण - का आपण पण मोबाईलवरच जास्त असतो
नाहीतर काय म्हणजे सगळ्यांनाच लागतो हल्ली सगळ्यांना मोबाईलच लागतो समजा सगळ्या प्रत्येक गोष्टीसाठी
हो ना प पहिल्या पूर्वी बघ सणांची सणांचा जो उत्सव होता ना तो आता नाई काहीच राहायला नाही सण आला म्हंटलं की की लवकर उठणे आंघोळ करून नवीन कपडे घालणे दारात रांगोळी हातावर मेहंदी ये नातेवाईकांकडे येणं जाणं फराळ करणं आम्ही अजून पण आणतो मोती साबण दिवाळीमध्ये
आ
म तो मोती साबण आम्ही अजूनही आणतो मोती साबण दिवाळी हो ना
तेव्हा आता मुलांना दोन चार महिन्यांनी कपडे मिळतात तर त्यांना काय अप्रूप वाटत नाही
आपल्याला फक्त सणांमध्येच नवीन नवीन कपडे मिळायचे वापरायला आता मुलांना काय एक महिना दोन महिन्या झाला की घ्या नवीन ड्रेस सणांच असं काही राहिलंच नाहीये काय म्हणतात ना ते गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी तसा प्रकार आहे
हो तेच झालंय आता जुन फक्त आठवत बसायचं पण मज्जा तेव्हा आपल्या वेळेस होती यांना काय कळणार नाही आपल्या वेळेची मज्जा तेव्हा ग्राउंड वर खेळायचं पाऊस पडला का मज्जा वाटायची आणि मातीचा वास
हॅलो
हॅलो
आवाज
येतोय का आता
आणि पहिल्या कस होता आपल्यावेळी येतोय आवाज.
कमी येतोय थोडा. बघ आता येतोय का.
येतो. येत आहे.
हॅलो.
येतो आवाज मला.
खूप कमी असा आवाज येत काय माहिती नेटवर्क चा प्रॉब्लेम असेल बहुतेक.
नाही. का? मी तर जागा पण चेंज केली. आवाज द्यायला पाहिजे.
आता येतोय बघ मधी आता येतोय.
जागा चेंज त्यात
मी खुर्चीत बसली गॅलरी मध्ये गॅलरीत खुर्ची टाकून बसली.
अच्छा
हॉलमध्ये नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम होतो ना मग त्याच्यामुळे इकडं दरवाजा उघडून
ह हा.
तिकडे बसले आणि लोक बसलेली बेडरूम मध्ये
हा.
झोपलीत. मी बस मी इकडे एकटीच गप्पा मारत
नाही हे ना.
आ?
पाऊस
पाऊस आज नाही आहे. ग आता कधी सात तारखेला पडला. तोच
काय म्हणतात? काय म्हणतात? सांग की तिला.
पाऊस आता नाही सात तारखेला थोडासा शिंपडला, उगच आपला रात्रीचा आणि त्याच्यानंतर जो गायब झालाय ना तो आ आता अजून तर नाही पडलाय.
हा.
काय माहिती आ ता कधी हजेरी लावतो एवढं गरमी होते.
ह्या वर्षी पाऊस पण लेटच आहे.
बघना एवढं सगळं तापले तरी अजून येत नाही.
कसां येईल पाऊस माणसं आपली मस्त झाड तोडतायेत बिल्डिंग उभा करतात. नवीन नवीन कन्स्ट्रक्शन बांधतायेत. निसर्ग सगळं बदलून लागला. त्याच्यामुळे निसर्ग आपली किमया दाखवतोय आता
तेच ह
ह्
गरमी असली गरमी गरमी गरमी पाऊस जास्त पडायला लागला का पाऊस पाऊस पाऊस आणि थंडीमध्ये थंडी वाजते नको नको होते बघतेय मी किती मिनिटं झाली नाही अजून भरपूर वेळ आहे तीन मिनिट आहेत अजून हॅलो हॅलो आवाज येतोय का माझा